हा यालाय का आवाज?
हा या लागलाय. काय करलाय?
काय नाही ओ. बसले बघा आवरून. पोरी शाळत गेल्या. होय शाळेला गेल्यात दोघी पण. आता त्या पर्यंत जरा निवांतय.
निवांत. मग आता सगळं आवरलंय काम?
होय आवरलंय सगळं.
हा हा.
हम्म त्याने आल्या की त्यांच्या वाटेमाग चालू होतय. ते दीड वाजला की आमचा दिवस संपला म्हणायचा.
दीड पर्यंत तुमचा दिवस काय?
परत त्यात काय करायचंय ते करून घ्यायचं. नऊते दीड पर्यंत. दीड वाजले की मग काय करायले नी म आणि पाटी माग पाटी माग असंत, आई आई आई करत.
करत होय. म नऊला जात्यात वाटत?
हा नऊ ला जात्यात. दोघे पण नऊला जातात. ते दीड ला येत्या. आणि मोठ्याये ते तीन ला येत्या.
हा हा हा. म त्यांच्या शाळेत अस काय म्हणजे एवढंच टायमिंग असल्यामुळे, त्यांना काय अस खेळ बिळ दुपारी घेतात.
त्यांचं खेळाच कसं असतय. त्यांना एक तास भर खेळाल सोडत्यात. अर्ध तास खेळाल सोडतात. जेवण झाल्यानंतर. आणि शनिवारी त्यांच म्हणजे अभ्यास जास्त घेत नाही शनिवारी. शनवारी डान्स प्रॅक्टिस घ्या कुठं ते हे घ्या. अ योगा घ्या कुटं काय असं कवायत बिवायत असं बाहेरच असत्यात त्यांनी म्हणजे स्पोर्टसचा ड्रेस हा स्पोर्टस डे असतोय त्या दिवशी त्यांचा मग अभ्यास पण जास्त काय घ्यायचं नाही ड्रॉइंग शिकवायचं असं करत्यात शनिवारी
शनिवारी हा हा हां आपल्या वेळी कसं वेगळंच होतं नाही सगळं
शनिवारी अं सगळं म्हणजे दिवसभर कवायत हे ते
रेगुलर आम्हाला रेग्युलर खेळायला सोडत होतं त्यावेळी पहिला
हो आणि ह्याचा पण तास असायचा कि पी इ चा तास असायचा हा ते पण आणि मधल्या सुट्टीत पण अर्धा तास खेळ देत होतीत.
होय होय कुठल्या कुठलं खेळ होतत. त्यावेळी आपल्या हा तुम्हाला आठवतंय काय?
हो आम आम्ही तर खो-खो, कबड्डी हे आणि हे खेळ म्हणजे हे खेळ वर्षभर काय खेळायचं? कारण की आपलं ते क्रीडा महोत्सव असतय त्यावेेळेला ते हा त्यावेळेला ते खेळायला येत होतं म्हणून परत आमचं थाळी गोळा फेक ह्याचं सुद्धा आमचं प्रॅक्टिस घेत होतीत.
आमचं पण घेत होतं त्यावेळी
हा
आम्ही आम्ही हॉली अ थाळीफेक, गोळाफेक आणि कबड्डी
हा हा
खो-खो मध्ये काय एवढं हे नव्हतं पण खो-खो मध्ये पण मुली भरपूर होते त्यावेळी त्याच्यामुळं त्यात काय असं नंबर खेळायला म्हणून अस नंबरच लागत नव्हतं सगळी पहिला सिलेक्ट करणार आणि नंतर आम्हाला ते मिळणार नाही खेळायला.
हा आणि ते हे एक होतं बघा आमच्या वेळेला रिले- रिले.
हा रिले पण होतं, ते काय अ उन उंचउडी लांब उडी काय- काय -काय -काय होतं हा त्यावेळी हुतं. ते पण.
हं...
फुटबॉल
हा ते पण आणि ते एम सी सी. चा तास असायचा, त्याच्यामध्ये पण सिलेक्शन करत होते.
करत होते होय.... छान होतं आपल्यासारखं बालपण आताच्या मुलांना नाही एक.
होय तेच की, आता कुठलं काय आताच्या पोरामध्ये मस्त मोबाईलच
मोबाईल, अभ्यास. हे एवढंच हाय आपल्याला काय मोबाईल नव्हतं त्याच्यामुळे आम्हीं कायम शाळेत असलं शाळेच्या पी, पी ई टी पी ई क्लासमध्ये खेळायचं, आणि शाळा कराय च घरला यायचं घरात आणि का अभ्यास झाला की, घरात आणि आमचं खेळ असायचं त्यावेळी. आम्हांला काय मोबाईल नव्हतं त्याच्यामुळं आम्ही कुठं काचा-कवडी आपलं दोरी उडी खेळत बसायचं, हुं...
त्याच्यामुळं त्यावेेळेला सगळ्यांच तब्येत बि-ब्येत पण चांगलं होतं आता आताच्या पोरांना सारखं का काय तर आजारपण हे ते येतंय मग.
होय. नाही पा मोबाईल बघून बघून आता लहान लहान मुलांना पण जास्त मला लागा लागलायं.
होय तेच की आता माझ्या पोरगीला पण आहे की मोठ्या पोरगीला.
हां हां हां हां.
हम्म ते काय आणि जेवण खाणं पण व्यवस्थित लागतं ओ तिचं लय नाटक आहे जेवण खाण्याच्या बाबतीत. नाटक करत्या भाज्या पालेभाज्या तेन खायला बघत नाही.
कोणच खात नाहीत माझी पण पोरं खायला बघत नाहीत पालेभाजी, मग मी काय करतो पालेभाजी घालून काय असेल ते घालून पराठ्या सारखंच करून घालतो मग.
हम्म ते तसलं खात्या खरं आता. आता ज्याचा पराठा करायला येतंय त्याच करणार हो आपण शेपूच्या भाजीचं कसं पराठा ठा करणार तेच की मेथीच कर होय?
होय आंबाड्याच्या भाजीचं म्हणजे आंबाड्याची भाजी तर लईच पौष्टिक आहे नाही ते खूप पौष्टिक आहे ते त्याच्यामुळं ते पण कराय लागल्यात.
थोडा दोघे पण आंबड्याची आवडते. त्यांना
आवडतंय त्याच्या आवडतंय म्हणजे काय होतंय त्यात शेंगदाणे असतात. म्हणून भाज्या आवडतात. हां भरपूर शेंगदाण ते काय पालेभाजी एक वाटी असली तर दोन वाटी शेंगदाणे घालायचे त्याच्यात.
मग कुठं तर खात्यात हां.
बाकीच काय तर असलं की नाही असं ते लालभाजी हे तर रक्त वाडीला चांगला असतंय बघा ते काय नको वास येतोय बाई त्याच कसलं तर वास येतंय म्हणतात.
हां लई नाटकी मुलांची.
होय आमच्या आया आमची मम्मी क नाही आंबड्या च चटणी करत होती आंबाड्याच्या भाजीची चटणी. लई भारी लागतंय मला तर लई आवडतंय मी अजून पण करतोय ते. नाही नाही ते आंबाडा ते तेलात ते आंबाडा सगळा कणी परतून भाजून घेत्या मग ते असं मऊ होतयच की. कुठली पण पालेभाजी हे केल्यावर हां आणि त्याच्यात हां त्याच्यात भरपूर लसूण आणि मिरची जिरे घालून ते म्हणजे चांगलं आणि एकदा हे करून घ्यायचं. ताट झाकून शिजवून घेतल्यासारखं घ्यायचं हां
का शिजवून घ्यायचं?
हां वाफवूनच की ताट नुसतं झाकायचं लई पण सिजवायच नाही नुसता एक वाफ येऊ द्यायच ओ आणि मिक्स र च्या हेच्यात तुम्ही काय तुम्ही खलबत्तात करणार असाल तर खलबत्तात पण करू शकताय. त्याची जरा टेस्ट चांगली येत्या नाही हां. मग आता काय मिक्सरवरच सगळे करतात सोडा मग मी मिक्सरमध्ये सगळं जरासं गार झाल्यावर घालून की नाही मीठ घाल मीठ घालून ते मिक्सरला फिरवायच. आणि वरण जिरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता त्याची फोडणी वरण
फोडणी वरन द्यायचं. हे नाही ट्राय करून ट्राय करून बघायला पाहिजे. असं सांगितल्यावरच छान वाटालयं ते. हं हं हं हं अ
मला ते लय आवडतयं. पहिल्यापासूनच आंबड्याच्या भाजीपेक्षा आंबड्याची चट लय आवडत्या मला. हा
ते असं एकच दिवस खायला चालतय का? असं दोन दिवस चालतं.
राहतयं, राहतयं दोन दिवस होय टिकतयं ते दोन दिवस तर टिकतयं. तेवला
हा हा मग चालतयं ना ते खायला. असं एकदा केलं की? आपलं.
होय. नाही तर नाहीतर आता काय? हे फ्रीज मध्ये राहतयचं की? सगळं
तेच होय, होय फ्रीज मधे राहतयं. पण वर पण राहिलं कस जरा चांगलं असतयं ना ते.
होय होय वर राहिलेलं चांगला सोडा फ्रीजपेक्षा होयं. आणि फ्रीजला पण किती? सात आठ तास तासच ठेवायचं असते कुठलं पण? काय पण पदार्थ ठेवतय त्यात.
हम्म. तेच की मग ते मी कसं? म काकडी अ काकडी पण एवढं खाया भाजी खायला बघत नाही. दुधी पोपळा खायला बघत नाहीत. त्याच्यामुळे मग खात नाहीत. मी काय करतो? काकडी खिस तो दुधी भोपाळ पण खिसतो, दोडका पण खिस तो आणि त्याच्यामध्ये जरासाच असं बीट असलं तर बीट घालायचं बीट पण खायला बघत नाहीत. त्याला चव नाही म्हण चव लागत नाही. ते काय म्हणतेत तसं मग जरा बीट घालायचं त्यात. आणि नुसतं जरास गव्हाचं पीठ घालून ज्वारीचं पीठ जास्त घालायचं.
हा
आणि मी जरा तांदळाच पीठ, उडदाचं पीठ घालून मळून ते पण पराठं छान लागतयं. फक्त कसं ते मेन कागदवरती प्लास्टिकच्या जाड कागदावरती. तेल लावून ते तेलावरचं थापायचं. हा आणि ते लावून भाज डाळीच असं छान लागतयं. ते पण एकदम मस्त लागतयं. मग आपल्याला मिरची पाहिजे, तर मिरची नाही तर चटणी घालायचं.
हम्म
मी दुधी भोपळा खात नाही. ते दोघ पण म्हणून मी का नाही. ते दालच्या राईस करते. दुधी भोपळ्याचं
ते कसं करायचं?
दालच्या राईस म्हणजे? सगळ्या डाळी मिक्स करायच्या हरभऱ्याची, तुरीची मसूरची, मुगाची आणि आपण वरण कसं करतो? तसं ते शिजवून घ्यायचं डाळी त्यातचं भोपळा घालायचा. दुधी भोपळा फोडी करून हां, हां बारी बारीक फोडी करून त्यातचं म्हणजे ते शिजवून घ्यायचं डाळी बरोबर. शिजवून घ्यायचं ते हां. आणि नंतर मग नाही अ इकडे शिजेपर्यंत ते कांदा, टोमॅटो आलं लसणाची पेस्ट करून घ्याय आणि आपण आमटी कस करतो की नाही तसचं आमटी करायचं सेम अं हा फक्त ते म शिजवून घेतल्यावर ते रवीनं घोटून घ्यायच दुधी भोपळा त्याच्यासोबतं चांगलं म्हणजे ते मॅश होतय ते डाळी बरोबर चांगलं ते हा आणि हे सगळं घालून अ मोहरी अं जिरे. हिंग, कडिपत्ता ते सगळं घालून फोडणी द्यायची. आणि त्याला कणी म्हणजे आमटी करायची त्याची आणि त्याला सांबार मसाला घालायचं. आणि चिंच घालायची जरा आमटीमध्ये
आमटीमध्ये हा मग ते कांदा आलं लसूण पेस्ट पण त्यातच घालायचं न्हवं?
हा त्यातच कि आहे म्हणजे हा आमटीतच घालायचं ते सगळं म्हणजे फोडणी करून झाल्यानंतर तर कांदा, टोमॅटो, आलं लसनाची पेस्ट घालायचं. लाल तिखट, गरम मसाला, सांबर मसा ला घालायचं आणि वरणं हे सगळं आपण जे मॅश केललं अस तंय कणी डाळी आणि दुधी पोपळा ते त्या त घालायचं आणि नंतर वरणं चिंच, गूळ, मीठ घालायच आणि उ ळी काढायची आणि त्याच्या सोबत जिरा राईस आवडीनं खात्यात आमच्यात पोरी दोघी पण त्या आणि दुधी भोपळा हाय ते त्यात त्यांना कळत पण नाही.
कळत पण नाही म जिरा राईस बरोबर खायचं होय ते? हा हा हा चांगलं की खरं मग
होय ते त्या सोलापूर भागात हे लई फेमस आहे दालच्या राईस
दालच्या राईस हा हा हा
हं आपल्याकडं कसं भेळ चं तेन गाडं असतात कणी तसं तिक दालच्या राईसचं गाडं असत्यात.
होय छान की खरं मग
होय ते कसं पोटभर होतय नाही आणि त्याच्यासोबत कणी अं ते ख खारी बुंदी मिळत नाही काय आपल्याकडं ते खारी बु खारीबुंदीचा रायता देतात तेनी हा दही कांदा किंवा खारीबुंदीचा रायता छान लागतय ते हां
काय तर करून मुलांना घालायलाच पाहिजे.
घालायला हे जे त्यांनी खात नाही ते त्यांच्या पोटात जाण्यासाठी आपल्याला काय
काय तर करायलाच पाहिजे होय त्याशिवाय जाणार नाही पोटात त्यांच्या
हा
असं नुसतं जे हेज आहेत ते तेवढंच खायला बघत्यात मग भाकरी खायचं नको नुसतं चपाती खायचं
होय आमच्या तर पोरी ठराविकचं भाज्या खातात सोमवारी मटकी मंगळवारी भेंडी ठराविक ठराविकच भाज्या ते त्या अशा त्यांच्या शाळेच्या रुटीन नुसार क नाही ठराविक भाज्या खायचं सवय लागल्या त्यांना मग मी संध्याकाळच असं काय तर वेगळं करतोय मग म्हणूनच म मी संध्याकाळी हे असं काय तर काहीतर कनी पोटात जाण्यासाठी त्यांच्या असं काहीतरी जुगाड करत बसतोय मग संध्याकाळचं
होय, होय ते करायलाच पाहिजे
हा
हम्म हे साधं नुसतं खाऊन पण आता कसं झालंय ते माळव्याला पण कसं औषध मारून त्याच्यामुळ नुसतं माळव पण खाऊन चालणार नाहीये काय
हो की मग कायतर आता, आता तर या दिवसात तर कोबी, फ्लाॉवर आणि पालक खायचं नाही म्हण आजिबात खायचं नाही अ पालकवर पण आपण पालक पौष्टिक म्हणतोय क नाही पालक वर पण लई औषध फवारणी असतय म्हण ह्या दिवसामध्ये किडे, बिडे म्हणजे जास्त अस तात नाई तर त्याच परिणाम होतय म्हणे आपल्यावर पालक चांगल नसते म्हणे या दिवसात मी मी पण मोबाईलला बघितले हे परवा असही फ्लॉवर आणि कोबी खायचंच नसत ते जास्त
हा फ्लावर तर आम्ही अजिबात खातच नाही म्हणजे आनतच नाही आमी घरातच आणत नाही फ्लावर